हॅलो, हॅलो.
हॅलो आवाज येतय?
हो हो येतय. हो हो येतय. काही नाही बस बसली होती.
हो का, कसा चालूय अभ्यास वगैरे?
बस चालू आहे आता. तू सांग तुझ काय चालू आहे?
काही नाही मी आता क्लासेस करत होती. माझी पण लाईन गेली आच्याकडे काय पावसाचं वातावरण झालं. ता.
हो का. आमच्या इथे दिवसभर पाऊसच चालू आहे. काही समज ना.
हा. हा. आ उद्या माझा पेपर आहे त्याचीच त चाल होती टेस्ट आहे युनिट टेस्ट.
सारखच आहे.
अच्छा. अच्छा आज झाला माझा म्हणजे आज पेपर होता पण तो काही झालाच नाही.
हो का, कस काय ग?
हो मी. सर म्हणे सगळे आज दिवसभर पाऊस चालू होता तर तुम्हाला यायला त्रास होईल म्हणे म्हणून काय पेपर झालाच नाही.
हो का, मग म नंतर होणार नाहीय का?
आता काय माहित कधी होईल तो.
हो का बाकी काय म्हणते मग अभ्यास?
बस चालू आहे आता येऊन जाऊन सगळं तेच विचारते कसं काय चालू आहे अभ्यास. काय चालू आहे दहावीत गेले की जसं की कोणते. कोणत्या लढाईवर चालली ह नाही ते काय.
हा. तेच का आता पेपर विचारतात सगळे.
हम्म, तुझं काय? तू मग गेली होते का मी तुला सांगितलं होतस.
हो हो गेली होती ना खूप छान छान सामान आणले मी तिथून. त्या दिवशी मी तुला म्हटलं होत जा पण तू ग होते कर ट्युशन ला वगैरे गेली होती.
म्हणून मग मीच गेली होती एकटी.
अच्छा काय काय आणलं?
काही नाही माझ्याजवळ बॅग वगैरे नव्हती बॅग घेतली आणि बॉटल घेतली. हो, पर्स घेतली एक. एक हँडबॅग घेतली. हॅडबॅग घेतली एक.
हो का माझ्यासाठी नाही काय घेतलं ग?
घेतला ना तुझ्यासाठी लिपस्टिक घेतली. ते तु म्हणे ना तुला पाहिजे होती म्हणे तशी छोट्या साईज मध्ये. लॅकमेचे लिपस्टिक तिथे होत्या मी बघितल्या मग म्हटलं कोणता कलर घेऊ तो मी ते सगळेच घेऊन घेतले कलर म आता बघशील तुला कोणता घ्यायचा त्यातला?
अच्छा.
ना.
तुझं कस चालूय बाकी आता?
चालूय आता काय क्लासेस, अभ्यास, टेस्ट हेच सर्व ता पेपर हाय ना ऑगस्ट महिन्यात ऑगस्टच्या एक दोन तारखेलाच राहील पेपर.
हम्म झालं का जेवण वगरे?
हो आताचं केलं मी तुझ झालं का?
हो झालं काय केली होती भाजी?
भाजी आज भेंडीची मसाला भेंडी आणि तेच्यासोबत चिवडा होता, चिवडा खाल्ला म तू काय ख तू काय जेवली?
आमच्या इथे आज पनीर टिक्का केली होती.
मज्जा आहे बा तुझी माझ्यासाठी नाही पाठवली?
ह ह आता पोस्टाने पाठवते ना.
हो अ ठे झाली असती पोस्टमॅन घेऊन
हम् ते तू म्हणे ना चिकन बिर्यानी मस्त बनवते तेची रेसिपीस सांग बरं कशी करायची?
तू तर म खात नाही ना?
नाइ मी खात नाइ पण आता कधी ना कधी त बनवा लागेलच ना म्हणून विचारते
हो हो हो ते काय करायचं माहि ते काय तांदूळ घ्यायचे, म्हणजे जसे का‌ता खाणारे असणार तशे त्यात म आधी चिकन ला मॅरिनेट वगरे करायचं
हम्म.
अं दही वगरे टाकून त्यात आपली ताक, पुदिना वगरे टाकू शकतो?
हम्म हम्म.
त्यात आणि म आपली बिर्याणी फोडणी द्यायची, बिर्याणी मध्ये आधी तेल टाकायचा, कांदा टाकायचा, खडा मसाला टाकायचा, लसूण
हम्म.
अद्रक टमाटर पाहिजे.
हम्म.
आणि मग सगळे मसाले टाकून दही दहीन खूप छान टेस्ट येत आणि त्यातला जो तिखट पण आस थोडा कमी होतो, म्हणजे छान लागते म
अच्छा त्या अ हा चिकन बिर्याणी सोबत रायता पण खूप मस्त लागतो ना.
हो हो.
हॅलो रायता कसा बनवाय
हा बोल ना. रायता अगं ते दही असं दही पुदना
हम्म हम्म.
म बारीक करायचं त्यात अद्रक लसूण टाकायचं थोडस जिरं टाकायचं
हम्म हम्म.
म दयाला म आपल्या ला कांदा लागत असेल तर कांदा नाय तर काकडी वगरे टोमॅटो टाकतो त्यात टमाट टाकायच त्यात रायता मध्ये डीएसपीन करू शकतो फक्त द्यायचा ठीक हाय. आधी टमाट टाकून
तू काय सांगू आमच्या घरी उंदर एवढे झालेत.
बापरे कस काय आठवलं होतं. दोन दिसांनी
काय एवढे हो ना आता मी तुल सां सागितलनसेल चू मी आता नवीन कोरी बॅग आणली म्हटलं त्या बॅगला कुतरून टाक. पहिलं त्या उंदिरान म्हटलं. एवढे उंदीर झालेले की खूपच
आ चेव
ते उंदरा माग माग त्यांची छोटे छोटे पिल हावना ते औषध टाकल्याच्या वून उंद्रे मरतात मग इकडे तिकडे उंदऱ्या मेल्या त्यांच्या मग मेल्याचा वास.
ह तेच ना त्या अशा पिंजरा त्यांचा
हा पिंजानी पकडा तेच तेचही खूप झंझट अस तेज्यापेक्षा मांजर वागवाव
पर ककनव काय झालं गं
आ काय हॅलो?
चिखल जा. आत चालो हॅलो.
हा हा त मंग हा तू तू म्हटलं का मग विचारलं का? की कधी चालायचं मग चिखलदारन
हो सग हो मत आहे तू म्हण आपण काढू म्हणून
हो ना आता मग कधी कोणत्य कोणत्या दिशी चालायचं.
ते आता तू थरव.
माझ्या ठरवल्यानी थोडीच तुम्ही येणाराय.
हो येऊना तू ठरव मस्त प्लॅ न बी क कमालस काय घालायचं काय नाय सांग तू
मी त्यात रेडी आता चालता का सांगा.
आता मुला लय मन तीस
आ
वर तीस तु घालावं वन पीस वगैरे शॉपिंग फी काय बगतो त्याची
हो ना सो शॉपिंग तन नाही ना तेच तर करायचाय कुठून करावं हेच नाही. समजत हाय कारण जत काही करायला नाहीच हे.
थो. आणा मी तोड वर सांग. ते बघ मिंत्रा, मींत्रा नाही तर एमेझॉन तर बिलकुल भरोसा नाही ठेवाल पुूरत
हा तेच तर ऑनलाईन केली पण असते पण त्याच्या मग कापड वगैरे वाप करा डबल मंग हे.
हा ना तेच तेच त्याच् नाही कोण? हो त्याच्यतच टाइमपास होतो मग आपला हम्म.
हम्म ते तू न्यूज ऐकली ग लोहगड वरून ते तू न्यूज ऐकली का लोहगडवरून एका मुलीनं तिथे एका मुलाला ढ ढकललं.
हो झाले ते तर ते तर हो ते ना कपल होते ना म्हणज त्यांच लग्न होणार होत.
हा आणि ती पण लव्ह मॅरेज होती तोडचं त्याने पॅलेस बुक केलं होत म्हणजे कायच करा
हो ना आता एवढं चांगलं असल्यावरहि मुलगा बघ ती पोरगी कशी करते, आपल्याला ज भेटला असता ना नंतर अं
आपण तर बस सात सात जन्म ते चिपकून हो सादल सोडलच नसतं अशाल अ ते कोण त्या पोराचं? अन त्याचा बॉयफ्रेंड कोण होता? आणि तिचा बॉयफ्रेंड कोण होता म्हणते माहिती आहे का? बिझनेस म्हणजे तिचाच एम्प्लॉय होता म्हणजे त्या कंपनीत म्हणजे विचार करा की बॉससोबत लं बॉसलेच बॉस हा बॉस सोबत धोकेबाजी केली, आणि एम्प्लॉई एम्प्लॉई सोबत लग्न. करण्याच्या स्वप्नात वा तरी तो मुलगा वाचला म्हणतेय. तरी तो मुलगा वाचला म्हणतेय. ते लोहगडावर हो तो मुलगा वाचला म्हणते.
बरं झालं बा बा वाचला तो. नाहीतर आजकाल घटना येऊन राहिल्या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
काय ड्रमन ठेवलेले व फ्रीज मध्ये दे काय काय बायका हे करू राह्यला पण माहिते? जेवढ्या पण अशा घटना झाल्या ना झाल्या ना त्या सगळ्याचे मुलींचे नाव यच वरून आहे.
हा हा हा हो आणि आपल्या घरी
त्या दिशी माझ्या मोबाईलवर आलं होत तर त्या सगळ्यांचे मुलींचे नावही अस नाही म्हणे.
हं हं नाही ना मण आपल्या घरी पण स वरून आहे ना स्वाती अन शुभांगी.
आपल्या इथल्या एवढा डेंजर नाहीये.
नाही ना अभी नाही ना मजे याच्यावर आलं होतं तसं. नाही ना पण खरंच . नाही ना पण त्या पोराची किती कमाल त्याना सत्तर करोडच पॅलेस बुक केल तर ठ बग.
हो ना पण किती ते पोरगी का पोरिसन ते. हा ना. काय नाहीई कसतात. तेपू. जाऊ दे आता काय करणार बर कर. तू प्लाद ख म मग शॉपिंग वगैरे करायच असली तर सांगशील. पै बांग बां
मग तुझ काय चालू आहे?
काही नाही आता क्लास करते क्लास जॉईन. हॅलो. हॅलो.
आह.
आज करते म्हटलं आ थोडासा. अबे.
हम् आपण इकडे येऊथ सगळ्यांनी ब्लॅक. कलर नेल पेंट लावू मी काही नाही मी आता पत्र लेखन लिहित.